हॅलो नम नमस्कार
कार
काय कोठेल
हा काय म्हटलं
कुठ आहेते म्हणलं
कुठे नाही आलं होतं बाहेर दर्शत फिरायला आता गावाच्या
जेवण वगैरे झालं
हो जेवण वगैरे झालं ना तुमचं
ब तुमचं हॅलो
हॅलो
हा आता येतोय बोला
आवाज येतोय का
हा येतोय आता
हो का काय करताय म्हटलं
काही नाही आता जेवण वगैर झाले थोडं फिरतोय आता व्यायाम करायसाठी
असं असं कुठून कुठून बोलता तुम्ही
नाही मी कारण बोलतो ना तोंडाना
हो ते आम्ही पण तिथूनच बोलतो आम्हाला काही दुसरं दिलेलं नाहीये
नाही तु मी विचारताय कुठे बोलता म्ह कोणच बोलतो
असं असं नाही तुमच्या जागेच काहीतरी प्लेस वगैरे नाव असेल ना
जागेच तोंड
सकाळ पाासून मीच भेटला वाटत तुम्हाला
हो दिवसभर तो पहिला कॉल आहे आमचा हा
माणसाने असत असत जगलं पाहिजे
हो चोवीस तास माणसाने आनंदी राहो
हम्म जागू काय काय म्हणते तुला सॅड राहून काही फायदा नाही सॅड काय म्हणत्यात दुःखी
खे असून काहीच फायदा नाही हो आणखी जीवनामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला अ हा निराश राहून फायदाच नाही
हम्म
मग काय चालू आहे तुमचं
काहीच नाही बाज सध्या आता आराम चालू आहे
काय खाल्लं जेवण वगैरे जेवण वगैरे हम् काय कलं जेवणामध्ये
जेवणामध्ये काय खिचडी तुम्हाला माहिती असेल
खिचडी खाल्लीत का
हो
तुमचं नाम तर सेमच असतं काय कायम
नाही ग का योगायोगाने योगायोगाने होत असत कधी कधी
त्यामध्ये फक्त आम्ही सकाळी खिचडी खाल्ली संध्याकाळी पण खिचडीत खाल्ली
हो नाही आमचं सकाळचं काही जेवण झालेलं नव्हतं
आम्ही सकाळी स्वीटच्या साठी जिलेबी खाल्ली
हम्म
आणि संध्याकाळी गोड म्हणून आम्ही ते. आईस्क्रीम आणली होती. थंड काय तरी थंड खावं म्हटलं.
हो.
त्याच्यामुळं आणलं होतं.
मस्त मजा चालीये बुआ तुमची हल्ली.
कसली मजा भाऊ इथं पैसा ना पाणी तोंड मुगसावानी.
खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी गोष्ट झाली इथे.
अशी झालीये का तुम.
हा सध्या पैसा बघायलाच भेटंना ओ.
हो का.
हम्म
कुठेतरी बघा कि काम वगैरे आपल्याला तुम्हाला सॉरी.
काम बघायचं. आम्हाला कामच भेटत नाही हो आम्हाला कोणी रोजगारला पण लावत नाही काय सांगायचं तुम्हाला.
असं असं मंग आपली आली एज्युकेशन सिस्टम मस्त आहे ना म्हणताय ना.
एज्युकेशन सिस्टम.
शिक्षक. शिक्षण काय म्हणता त्याला शिक्षण संस्था.
शिक.
महाराष्ट्राची
नाही हो ते महाराष्ट्राची थोडी आता ते काय म्हणतात लाच घेऊन थोडी बर्बाद झाली सगळी.
हो का.
कोणीच बरोबर राहिले नाय.
हम्म जास्त बेरोजगार झालेले आहे का नोकरी पेशा झालेले आहे तुम्हाला काय वाटतं.
बेरोजगार जास्त आहे आमच्याकडे बिना लग्णाची जास्त आहे ओ.
बिना लग्नाची तर आहेच ओ.
ते ओ प प्रश्न पहिला सुटला पाहिजे तो तो प्रश्न पहिला सुट. सुटला पाहिजे.
हो का मंग त्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल आता. इलेक्शनसाठी.
मी निवडणुकीसाठी उभं राहणार तर आहोत.
हो.
मग मतदान केलं पाहिजे ना आम्हाला कोणी.
होय करतील की ओ तुम्ही फक्त द्यावा काय म्हणता त्याला. आश्वासनं.
जळणारे लोकं आपल्यावर जास्त आहे ना त्याच्यामुळं आपण निवडून येणं आपल्याला चान्सच कमी झाले.
हो ही पण गोष्ट खरी आहे म्हणा.
आपली प्रगती नव्हती तोपर्यंत लोकांना चालत होतो आपण जेव्हा आपली प्रगती व्हायला लागली तेव्हा विरुद्ध प्रगती व्हावामुळे अ अ आणि जळणारे लोकं पण वाढलेत ना.
हो जाऊ द्या. जळणारे पण पाहिजेत ते त्याशिवाय प्रगतीला मजा नाही.
हा ते तर आहेच त्याशिवाय मज्जाच नाहीये. पण मग ते राजकारणासाठी ते ती गोष्ट चांगली नाही ना.
हो तेवढं आहे म्हणा.
ज्याला राजकारण करायचं त्याच्या वरती जाळणारे लोक कमी करावे लागतात. आणि आपल्याला सवयी जाळणारे लोक वाढ वाढव वाढले पाहिजेत.
हा हा हां
आपल्यावर जळणार लोक वाढत राहत आहेत कमी होत नाहीत.
असं मग कमी करण्यासाठी काहीतरी कराव आपण!
नाही जेवढे जाळाले तेवढी आपली प्रगती चांगली होईल ना.
ईलेक्शनमध्ये उभं राहायचं म्हटल्यावर,
नाही आपण आता बिझनेस वगैरे करायचा विचार केला राजकारण सोडण्याचा प्रयत्न केला फक्त राजकारणामध्ये आपल्याला म्हणजे थोडं अ काय म्हणतात त्याला रुची आहे.
ह रुची
हा त्याच्यामुळे राजकारण थोडंफार राहू देऊ आपल्या मनामध्ये
असं असं रुची कोणती आहे काय नाव तिचं
हो रुची म्हणजे आपल्याला उत्सुकता हो.
उत्सुकता का?
हा राजकारणाची आवड,
आवड
काही अडनाव वगैरे नसतं.
अस अस तरी पण राजकारणात म्हट ल तर तुम्ही कुठे कुठे येण्याचा प्रयत्न करणार म्हणजे कुठे निवडून येणार. कोणत्या विभागात यायचा प्रयत्न
आम्ही निवडणुकीसाठी उभं राह णार हे आता थोडं अनपॉसिबल वाटतं म्हणजे अनिश्चितता आहे आम्ही
हा जर राहिलच तर एक आपलं आलं काय म्हणत्यात याला योगायोग,
आपण दुसऱ्यांना उभं करू, त्यात त्याला सपोर्ट करू, त्यांना निवडून आण आणण्याचा प्रयत्न करू,
हो हो हो
तो पण असा व्यक्ती बघायचा तो आपलं काम करेल.
हम्म अन जो जनतेच्या ह्यच्यात पण पाहिजे.
हम्म सगळं म्हणजे काम झालं पाहिजे लोकांचं वगैरे
हम्म हम् हम् मग मस्त काय चालय बाकीच,
काहीबी नाही सध्या आता मस्त व. व्यायाम करण्यासाठी आलोय बाहेर
हो का व्यायाम पण करतात तुम्ही?
शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे ते चांगल्या गोष्ट आहे ना
हो नाही ते तर आहेच म्हणा
शरीरासाठी ती गरज आहे ते ती काळाची गरज आहे. आम्ही सकाळी एखादी सात ला उठतो. तो कधी दहा ला उठतो, कधी अकराला उठतो, कधी बाराला उठतो.
हो का आणि हे शरीरासाठी चांगलं आहे का
नाही ती गोष्ट साहजिक आहे हो आता आम्ही कसं माहितीय का? संध्याकाळी एक ला रात्री, एक ला, दोन ला, तीन ला, असं झोपतो. त्यामुळे आता ते उठणं अनिश्चित आ ती गोष्ट तर आहेच ना
मला वाटतं तुम्ही इंजिनियर वगैरे करताय काय माहीत?
हो इंजिनिअरिंग करतोय ना अभियांत्रिकीकरण
हो अभियांत्रिकी म्हणतात त्याला
अभियांत्रिकी अच्छा अच्छा नाही ते आम्ही ते शेतकरी असल्यामुळं ते कृषी यांत्रिकीकरण करण असा शब्द आहे ना, नाही ना, आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना ते महाडीबीटी म्हणजे आपल्या जे शेतकऱ्यांची योजना असत का
हो ना होन हो ना
त्याच्यामध्ये ते कृषीयांत्रि तर काय पर्यायामध्ये आपल्याला श शासन विविध प्रकारचे लाभ देतात
हो का
त्यामुळे ते आपला जास्त प्रकारे माहिती असल्यामुळे ते शब्द येतो आपल्याकडे
ठीक आहे ना इतकं काही सांगितलं नसतं तरी चाललं असतं ना आम्ही समजून घेतलं असत ना तुम्हाला
नाही त्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल ना तुम्ही आता जॉब करणारे माणसं म्हणजे तुम्ही न नोकरी करणारे य ते आम्ही शेत शेतकरी वर्गातले आम्ही शेतकरी तुम्हाला सांगू शकतो कश्या प्रकारे असत काय असतं ते
हो हो हो बरोबर आहे म्हणा तुमचं
आता मला सांगा तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला माहिती नसेल माझ्या ज्या गोष्टी ते तुम्हाला ला माहिती नसेल
हो हो ते तर असतच ना
हा
हम्मम
तुमच्या नोकरीमधील काही गोष्टी मला कश्या कळणार ते तुम्हाला कळतील
हम्
अरे माझ्या ज शेतकऱ्यांच्या गोष्टी ज मला कळते तुम्हाला कशा कळणार ज्याचं ज्याचं दुःख त्याला माहित असतं हो ज्यांचं त्याच दुःख त्याला माहित असत
नाही ते तर आहेच हो सध्या ज्याची त्याची स्थिती ज्याची त्यालाच माहिती
हा कोण कशा प्रकारे किती संकटातून गेलेय किती पाखर उडाले हे तर त्याला माहिती
हो ते तर आहेच म्हणा पाखरा सध्या ओढण्याची स्थिती जरा जास्तच झालेली आहे
हो नव्व नव्हद टक्के पाखरे उडून जातात हो दहा टक्के पाखर चांगली भेटतात
नव्याण्णव टक्के जातात तुम्ही त्यारी दहा टक्के देताय मी एक टक्काच ठेवतोय
शहरापस्ले नव्यानव टक्के जात असेल पण खेड्यामध्ये प्रमाण थोड कमी असताना
हो तेवढा आहे खेड्यातले खेड्यातले असतात मुली संस्कारी
पाखरे बोलतोय आपण मुलींचा विषय नाही हो
हो
पाखरा हो खेड खेड्या गावात भरपूर दिसतात पाखर
पाखर भरपूर असतात हो पण मग ते अ पाखर जुळलेले भर कमी असतात तरी नव्वद टक्के जुळलेले असतात
त्यात अजून पाखरं आता फोन फोन आल्यामुळे त्याच्यामुळे ते जास्त कमी झालेले पाखरं
फोन आल्यामुळे जास्त झालेले
नाही ना कमी झालेले आहे ना आम्ही पाखरं म्हणतोय
हो पक्षी पक्षी
हो चिमणी वगैरे
हा ते पक्षी का पक्षी बोला हो
नाही ते आमच्या गावठी भाषेतच पाखरी म्हणतो ना पाखरी काय पाखर
अ पाखरी आडना होव माझस
नाही ते आहे पण मग एक आता वापरून बघावं म्हटलं आमच्या घरचा शब्द आतापर्यंत खूप शुद्ध बोललो ना हा
हे पाक्र हा शब्द ते वेगळ्या गोष्टीसाठी होत होतो आणि जो शब्दे स्पेसिफिक म्हणजे काही अ ठराविक व्यक्ती याच्यासाठी ते पक्षी असात तक
हो हो हो हो समजलं समजलं आम्हाला
अच्छा बरं झार तुम्ही समजून घेता
हो मग आम्हाला सवय लावाव लागते ना ती समजून घ्यायची
बर बर हुशार आहेत तुम्ही चालताय मग
हो चालतय चालतय
हो
चालेल घ्या काळजी घ्या आपली हली
ठीक आहे ठीक आहे
हो